हम् ह हम्.
हॅलो आवाज येतोय ताई.
हा एकच मिनिट हं. हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हॅलो.
हा बोला.
हा. हम्म हा बोला काय करायला लागला? अहो ते फोन येत होता वेगळा-
हा हा.
त्याच्यामुळं. अ -हे झालं ते. आणि बाकी काय म्हणताय?
बाकी काही नाही बघा. ठीक आहे सगळं.
हा हा.
सगळं? जेवण बिवण.
हो जेवण वगैरे झालं. त्याला झोपवलं पण.
हो हो आवरलं सगळं. हो वातावरण झालंय पावसाचं.
काय पाऊस आला मग?
नाही होतय. पुन्हा ऊन येतय. पुन्हा पाऊस.
पण ऊनच आहे. पाऊससारखे पडायलाच नाही.
कडक ऊन.
होय होय. उन्हाळा आहे असं वाटत आहे ना?
नाहीतर आधी पावसाळा म्हणजे पावसाळाच असायचा. आता पावसाळा कधी- कधी उन्हाळा? कधी हिवाळा? काही कळतच नाही.
नाही नाही ऋतूच सगळे बदललेत. कधी पण पाऊस येतोय. कधी पण ऊन पडतय. आता मेच्या महिन्यामध्ये पाऊस पडत होता आणि आता जून आला तरी पण पाऊस नाहीये. होय. असं व्हायला लागलय.
ते तर आहेच आणि दिवस पण मोठे असतात ना? काम करायला पण दिवस जात- नाही. लवकर.
नाही नाही. होय होय.
बोअर होत.
होय हो घरात ना? होत तस. आता मला पण कसं होतं? ह्यो असला ना, मुलगा असला ना की काही नाही वाटत. तो झोपला का ना? मग मी बोअर होते कारण मी दुपारी पण झोपत नाही ना.
हो.
त्याच्यामुळ मग बोअर होतं दुपारी. मग काय मोबाईल घ्यायचं- रील्स वगैरे बघत बसायचं.
हो हो.
च्या मुळ मग बघूया म्हटलं, मग हे जॉईन केलं मग.
तुम्हाला मैत्रिणी वगैरे नाहीत का आजूबाजूला?
हो आहेत. पण नाही आता आम्ही सध्या नवीन आलो ना इकडं? राहायला आता एक वर्ष झालं आलोय आणि कस इथ सगळी आपापल्या कामामध्ये बिझी- झी असतात. त्यामुळे शक्यतो कोण नाही मनजे कस आमचं- एज डिफरंट होते ना ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. आणि मी खूपच लहान आहे. असं होतय त मग मा - आमच्याही इच्छा असले ना मग कसं बोलायला पण बरं पडतं
हम्म
मग ते माझ्यापेक्षा खूपच मोठे आहेतह
हो का
पूर्ण वय झाल्यासारखं आहे त्याच्यामुळ मग माझ्या एज तर कोणी नाहीच आहे आहेत थोडेसे पण कसं ते आपापल्या कामामध्ये बिझी असतात कुठ जरी संध्याकाळी थोडा वेळ अ बाहेर वगैरे बसलो तर तेवढच आहे तर मग नाही
ह मैत्रिणी असल्या कि कस ना एका वयाच्या असल्या की मग गप्पा वगैरे होऊन जातात एकमेकीसोबति जाणं मग त्याच्यात वेळ निघून जातो मग का वाटत न हे म्हणजे अ किती मोबाईल तरी बघणार ना
हो होोल मी काय करते मग कारण मला माहिती दिवसभर मोबाईल बघायला वेचळत नाही हा असला की मी शक्यतो मोबाईल घेत नाही म्हणजे ह्यो झोपला ना की मग एवढं एखादा तास बघायचं एखादा तास रेस्ट करायचा झालं मग तो उठला की आणि परत मग त्याच्यासोबतच हा मग तू खेळायला गेला प हो हो हा आणि दिवसभर आता त्यो ह्याच्या अगोदर लहान होता ना तेव्हा काय करू देत नव्हता मला मग त्याला झोपवाय चं मग सगळं काम आवरायचं असं होत होत आता कसं तो त्याच तो खेळतोय मग आवरडते सगळं काम अ रिकाम्या वेळे त काय करायच म्हणून मग हे जॉईन केलं मग मग तुम्हाला मैत्रिणी वगैरे आहेत
हो माझ्या भरपूर आहेत मैत्रिणी मला म्हण म्हे तुम्हाला घरकाम करून वेळ मिळ तो मला म्हणजे त्यांच्यातून वेळ काढावा लागतो घरकाम करायला
होय काय मग बरं आहे व तस असायला पाहिजे कोणीतरी
हो अगदी सकाळ पासून जशी सुरुवात होते ना कधी चहाला एकत्र ये न सकाळी सकाळी प्रत्येकाचे मग लवकरच निघून जातात ना मिस्टर कामावर
हा हा
गेल्यापासून मग मुलांना सोडवायला जायला एकत्र मग आलो की एकत्र चहा घ्यायच हो मग कधी सकाळी वॉकिंगला आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे नाही जात पण मग वॉकिंग ला वगैरे जातो आम्ही मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला आता संध्याकाळी वातावरण चांगलं असलं ना कि मग जातो आम्ही मुलांना पण घेऊन जातो आणि आम्ही पण जातो मग मुलं साक सायकलिंग किंवा स्केटिंग वगैरे करतात तिकडे ग्राउंड वर मोठा ग्राउंड आहे इथे आणि मी मग तिथे व्यायाम करायला आहे जॉगिंग ट्रॅक आहे सगळे व्यायामाचे सगळे आहे तिथ सामान ते करतो किंवा मग वॉकिंग तो गार्डन सार आहे तर जुला वगैरे ते स्लाडिंग सगळं आहे त तिथे म्हणजे मुलं पण खेळतात आणि आपल्याला पण
होय होय आणि अस जरा फ्रेश पण होतं मध्ये वगैरे गेलं ना मग आपल्याला पण तेथे फ्रेश वाटतं
हो आणि गप्पा पण होतात आणि म्हणजे तिथे आणि सगळेच लोक तिकडे आलेले असतात संध्याकाळी काळी, प्रत्येक मुलांना घेऊन किंवा स्वतः वॉकिंगला त्याला मग सगळे यांशीच भेटी-घाटी होतात नवीन-नवीन रोज कोणीतरी नवीन भेट त त्यानमित्ताने मग संध्याकाळ ची भाजी आणायला होणा किंवा मग काही आणायचं असलं तर एकमेकांसोबत खरेदी पण होऊन जाते.
हा हा.
हम्म मग तो त्याच्यात वेळ कसा जातो ना कळत नाही मग पूर्ण दिवस जातो असा.
होय-होय, थोडा फ्रेंड्स वगैरे पाहिजे आपल्याला. म्हणजे कसं आपल्या एजचे पाहिजे.
आणि कालं कालच बघा मुलांची टेस्ट होती ऑनलाईन.
हा हा.
सर्वांनी मुलं एकत्र आणले एकाच घरी बसवले आणि सगन सर्वांनी एकत्र टेस्ट दिली म्हणजे क्लास प्रत्येकाचे वेगळे-वेग कोणी पहिलीला, कोणी दुसरीला, कोणी सातवी-आठवी अशे पण मग त्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र टेस्ट दिली. आणि ती टेस्ट त्यांच्या शाळेची होती ऑनलाईन आता तर सध्या सु ट्टी चालू आहे सोमवारपासून शाळा सुरू होई
होय-होय.
मग ते आ ऑनलाईन होती मग त्याच्यामध्ये बरं असं मेडल वगैरे मिळणारे, बक्षीस मिळणारे मॅथ्सची टेस्ट होती ती ऑनलाईन मग ते सर्व एकत्र आले सर्वांनी दिली मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कुणाची माझं आदी होतं की कुणाचा आदी होतं कुणाचे किती चुकले, कुणाचे किती बरोबर आले. मग ते मुलांमध्ये चाललेला मग त्याच्यात आमचे जवळ-जवळ पाच ते सात त संध्याकाळचा वेळ त्याच्यातच गेला.
होय होय.
हो.
तुमची मुलं कितीवीला आहेत?
लहान आहेत.
हा हा.
हा. हा.
बरं पडतं तसं सगळे एकत्र अ असले ना की छान वाटते.
हो असं आहे ते.
होय.
मग तो वेळ जातो, असं मग छान वाटतं अशा मैत्रिणी सोबत आणि आम्ही असं ठरवून जातो मग बाहेर फिरायला पण जायचं असलं कि सोबत जायचं, काही आणायला असलं कि सोबत जायचं.
होय काय हा हा छान वाटतं सगळे असले तर फिरायला पण मज्जा येते आणि बरं पण वाटतं आपल्याला.
हा मग मुलं पण एकमेकांची सांभाळली जातात.
होय होय हा ते पण आहे की.
मग एकाला लोड येत नाही ना.
नाही-नाही होय-होय लहान असेल तर मग प्रॉब्लेम होतय मोठी असली का ते आपली चालतात लहान असेल तर जरा प्रॉब्लेम होतोय.
हा तेच आहे. ठीक आहे तुम्ही पण हळूहळू मैत्रिणी करा म्हणजे छान वाटेल तुम्हाला तुमच्या वयाच्या आता मुलं त्यांच्या शाळेत गेलं कि त्यांच्या मुलांच्या अ मित्रा किंवा मैत्रिणींच्या आईवडीलच आपले मित्र मैत्रिणी होऊन जातात.
होय होय ते पण आहे सोडा. आता तसं आहेत की तिथं, पण कसं ते फक्त कसं शाळेला सोडती वेळी अ वेगवेगळ्या वेळेला येतात. आणि मग शाळा शिकल्यानं तर एक पाच ते दहा मिनिटं तेवढंच त्या भेटतात. तेवढंच ना मग त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी शाळेला जाते वेळीच भेटणार. असं होतं ना. त्याच्यामुळे मग ते होत नाहीतच जे म्हणजे आमचे जे क्लासमेट आहेत ना, तेच आहेत मोबाईल वर. म्हणजे ते पण काही शक्यतो भेटत नाही सोडा.
हम्म, हम्म.
त्यांनी गेल्यावर आम्ही नाही आम्ही गेलो की ते नसतात.
हा आणि आता लग्न झाल्यावर प्रत्येकाची जबाबदारी वेगळ्या वेगळ्या ह्या त अडकल्यामुळे मग ते
नाही वेळच नाही मिळतह अहो मग ह्या मुलांच्या मागून तर फोन लावायला सुद्धा वेळेच नाही मिळत. ‌
हा. तसं होत प्रत्येक आपापल्या संसारात व्यस्त असे मुळे मग वेळ काढावा लागतो ना मित
हा होय ते पण आहे की. नाही पण असं मिळाला की दुपारचाच वेळ मिळतोय, दुपारी सगळे झोपलेले असतात. त्याच्यामुळे मग असं कोणाला पण फोन लावून डिस्टर्ब करायचं पण नको वाटतंय.
हो.
कारण तो तेवढा दुपारचा वेळच मिळतोय ना आपल्याला रेस्ट घेण्यासाठी. मग त्याच्यातच जर आपण फोन केला तर मग ते डिस्टर्ब केल्यासारखं होतं म्हणून शक्यतो कोणाला फोन जास्त नाहीच लावत मग मी.
हा ते तर आहेच. बरं झालं पण तुमचा कॉल लागला आता हा
होय, होय.
हम्म. आता मी करू का?
थांबा, थांबा, थांबा आणि एक थोड्या वेळाने लावा की.
हा.
बर, बर चालतंय. हा लावा, लावा चालतंय.
हा ठीक आहे. ओके, ओके.